हॅलो
हा कसे आहेस
हाय हाय बरं आहेेत आहे
हो
हम्म
मग काय करालाय
काय झोपलेलो
होय
हा तुमचं जेवण हे त्यावरच
हा आवरलंय सगळं
हा हा ह
मग आता कॉलेज शाळात चालू झाल्यात
होय मुलगी हाय आता दुसरीला हाय त शाळा सजली कता
हो
हम्म
मग सुट्टी कशी गेली कुठे गेलता का नाही फिरायला
हो गेलतय म्हणजे मुंबईला गेलत नंदकड तिथच चला जरा फिरून आलं हम्म तुम्ही केलं नाही
आम्हीये गेलेलो
हा
इकडं म्हणजे इकडचच आपल्या साईडलाच इकडं कोल्हापूरला तीन इकडं तिकडेस जाऊन फिरून आले
हा हा महालक्ष्मी मधे
हो होय महालक्ष्मीला गेलते की महालक्ष्मीला परत रंकाळ्यावर
हा पन्हाळ्याला पण चांगलाय तिकडे
हो पन्हाळ्याला पण खूप छान आय बगायला
होय आता रंकाळ्याला पण हे केल्यात की बघी परवा गेलता का काय
हा गेलतो कि ते मंदिर ओपन झालंय ना ते पाणी खाली असतय ते
होय ते चाललंय आणि र हे पण केलंत की कारंजा परत त हे केलं पाळणां हाय मोट
होय त्यावेेळेला मी नव्हते आ त्या वेळेला काय नव्हतं बहुते का आत्ता चाल केलं तरत मीट टी पडल्या पडल्या गेलेले तिकड
मग तुम्ही काय का बघितला तिकडं पुण्याकडं
मुंबईला तिकडं हेच की इंडिया गेट आणि समुद्र हम्म
होय
हम्म
समुद्राकडे फिरायला मजा येते आणि
होय
पाण्यात भरपूर वेळ राहू वाटतयं वरती येऊच वाटत
होय
म पोरांना आता कुट घातलाय मग
तिथं म मरडच य होती त्याला कन्या शाळेत नंतर आ आता दुसरीला मग तर रमबोला घातली
रेनबोला गातलाय
होय
हा हा हो शिक्षण चांगलाय तित रेनबो मध्ये
होय होय
पहिल्यापासूनच काय घातला नाइ
घालायच घालायचं म्हंटलं आणि हेच झालं नइ वय करत हे केलं मग ते घाटले ह्यावे म्हणजे मराठी शाेत कस हेच करणार इंग्लिश हे ते शिकवणचं चांगलं
होय का
हम्म
मी पण ह्याला एलकेजी पसन घातलेली तीत रेम्बोला
हा हा
शिक्षण त्याला काहीच येत नव्हत म्हणजे पेन्सिल पण हात धरायला येत नव्हं अंगणवाडीमदे बसवायला गेलं कनी बसतच नव्हता घेऊन बसायचा म्हण मला घेऊन बसत होता आता तित रेनबोला घातलं एल केजी ला एवढी प्रगती झाल्या त्याच्यात म्हणजे पूर्ण तो इंग्लिश शब्द सगळी वाच लागलाय गणित सगळे सोडवतोय खूप आता पहिलीला
हा हा हा आमच्या दुसरीकडे गेली आता ह्यावेळी
होय काय प्रगती छान झाल्या तित म्हणजे शिक्षण चांगलंय रेनबोमदे
होय तिथं कसं कनशा आहेत कसं म्हणजे इंग्लिश हे शिकवण नाही मग आतापासून इंग्लिश ते यायला पाहिजे मुलांना
हो आणि आता पाया मजबूत झाला तर पुढं मग ह शिक्षणाला पुढं बर पडते आणि
होय
तसं सगळं मेरिड वर ते ऍडमिशन प चालू आहे इथ आणि जरा मार्कन चांगले पडले की आपल्याला म्हणजे कुठल्या जे क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात अऍडमिशन मिळू शकतय त्यामुळे आतापासूनच व्यवस्थित शिक्षण म्हणजे त्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे
कम केलं तरच हेवगं नाही मुलांचं
होय आणि पोर्शन पण आता सध्या सगळा बदललायच
होय होय आता वेगळंच आहे सगळं आम्हाला पण येत नाही काय
होय आपल्यालाच पहिला सराव करायच पा म्हणजे पाहिजे आणि मग नंतर त्यांना शिकवायला असं आय
होय
आपला पूर्ण पोर्षण वेगळा होत त्यावेळेला आणि होय आणि आपल्याला कस म्हणजे चौथी पाचवीला जो पोर्शन होता त्यांना आता पहिली पाासन येलुकेची कपासनच आहे त्यामुळ अस हम्म खरं त्या पद्धतीनं बोरं पण आताची सगळी हुशार आहेतेत
होय होय शिक्क्यात लगेच लक्षात राहतय हेवतंय हम्म तेच हुशारा आहे आणि वच ग ते हे होते म्हणताना मग घटलंच
ह हा
एक
मग
काय तुम्ही गेल नाही कुठे ट्र्रीप ला
मी तेच म्हणजे बाळ हान असल्यामु कुठं काय फिरायला मिळालं नाही म्हणजे ऊन पण भरपूर आहे होय आता मुलगी झाल्या म्हणजे पाच सहा महिन्याची आहे तसच तिला घेऊनच फिरले एवढं जरा जोतीिबाला तिन गेलेले आहे रामबाबाेला म्हणजे देवदर्शनच केले यावे
हा्
तिला नेऊन आणायचं होतं ना देवाला
हा हा हा
मनंतन
हम्म आमच पण गेल तर म्हणजे नंदगडच राहून आलं पंधरा दिवस सुट्टी होत म्हणत ना मुलगीला कती कडेच कवरूनल कुठे गेलच नाही होय आहे बघायला सगळं पॉईंट आहेतत ककी छान
हम्म आणि तुम्ही बघशी पन्हाळा म्हंटला बघा पन्हाळा्याला पूर्ण अखंड दिवस फिरलं तरी पण मन भरत नाही आणि काहीतरी तिथं बघूच वाटते
होय होय छान केलं तिथ सगळं आता
होय आणि ऐतिहासिक माहिती पण छान देतात तिथं गार्डस आहेत पण ते छान माहिती देतात तु आहे.
होय
आणि वातावरण पण छान आहे. तिकड पन्हाळ्याला
होय. तरी मुंबईला क ल ह आहे उष्णत आलं आहे तिकड
होय ऊन भरपूर आहे त्यामुळे फिरायचं पण होत नाही लहान पोरं असलं की. पोरांच लय हाल होतेय उन्हात
होय आणि तिकडे कस समुद्र जवळ आहे कि ते अ तिथ म्हण तरण लई उष्णता येते असं आपण राहिलं तरी पण अस घाम गळते असं जास्त. अस लई लइ उष्णता हाय. असं राहायचं होत नाही बहीर बाहेर गेल तरी पण हे होते असं उकडते. असं वारं नाही काय नाही आपल्यासारखं कसं जरा गारा आहे तर राहायचं.
आणि तिथं कस बिल्डिंग्स हे ते त्यामु भरपूर उष्णता आणि त्या हवा प्रदूषितच कि तिकडे जर जास्तच हे असते.
होय
इकडं कसं गावाकड आपल्या म्हणजे घर घरांच्या मध्ये अंतर आहे
होय
मी मोकळी तर भरपूर आहे तसच झाड ते ना भरपूर पुर त्यामुळे शेतीवाडी हेना जवळ जवळ आहे नाही त्यामुळेळ कसं गार वातावरण जरा म्हणजे हवा तीन शुद्ध असं असते
होय. तिकडं हेच कोंडल्यासारखंच वार असल. हे हवा
फिरलं केलं तरी पण आपल्या गावास
आपल्या गावास येत नाही. येत नाही होय उगच आपलं हे करण्यासाठी जायचं.
हा मन झाला रमवण्यासाठी आणि बाहेरचं काय तर बघण्यासाठी म्हणूनच फिरायला.
ह.
असं विश्रांतीतून पाहिजे असलं तर.
हम्म होय आता शिक्खरजकडे आहे तिकडे पण सगळत असतात. नळगुळ हे ते सगळं
होय.
हम्म तुलाही उष्णता आणि हे असते आणि असं वातावरण थोडं हे नसते आपल्यासारखं नाही अस हे असते
असं म्हणजे धावपळीच असल्यासारखं वाटतय म्हणजे. जीवन सगळ दगधग दगधग अस.
होय होय.
इकडं आपलं कसं गावाकड झालं शांतता म्हणजे हे ते. आणि सिटी लेव्हल पेक्षा गावाकड जरा असं भारी.
होय खेळाचच चांगलं वाटते
होय
आणि तिथं कसं आता रूम मध्येच बसायचं कुणासं बोलणं नाही काय नाही. कुठतं कोणतरी बोललं तरच बोललं. तर नाही हेिथं कस जरा बैर जाऊन बोलायला त येत हे करेत
हो आणि ते चार माणस ांत किंवा आपल्या मैत्रिणीच्या त राहणं करणं हेच जास्त म्हणजे अस आपल्याला मनाला आनंद देते परत आपण काय पण शेअर करता येतय म्हणजे काय पण बोलणं चालणं रेसिपी म्हणा काय तर तू आज काय केलंस मी आज काय केले ह विषयी त बोलण होत नाही का तर नवीन ऐकायला मिळते काय तर नवीन शिकायला मिळते ते तिथं आहता बसून बसून मग इंटरनेटच वापरला पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही
हे करायचं झोपायचं झालं आवरायचं ते
पय
तिथं कसं झारा इकडं तिकडं जायला येतं हे खलं ते कोणतरी बोलल बसलं केलं
होय आणि म्हणजे शेताकड म्हणजे गार वारा पाहिजे जर शेताकड फिरायला करायला
तिचं काय असं हेच नाही फिरणं आणि हे
होय आणि मुलांना कसं आता जरा वनभोजनला त जरा न्यायला करायला बाहेर म्हणजे आपण कसं जेवण तन बांधून घेऊन शेताकडे जायचं मस्तपैकी झाडाखाली बसून गार हवेत जरा अस जेवायचं करायचं. हे पोरांना आता शिक ला पाहिजे कसं पोहर तर सगळी मोबाईलच्या आहारी गेलात क नाही त्यामुळे हे सगळं विसरले त्यांना नेऊन. फिरवून आणायचं करायचं हे गावातच भार आहे म्हणजे पॉइंट असतात फिरायला करायला
होय आणि हे पण कळत नाही जनरल नॉलेज पण कळत नाही त्यांना बाहीर गेलेशवा केल्याशिवाय कस वा वातावरण कसं असते काय असते
होय इथं गावात सगळ्या
कॉलेज सगळं हे ते ह आपल्याला काय करत नाही त सगळं सांगून ठका मग
होय आता सगळं फास्ट युग आहे त्यामुळं सगळं ल फास्टच चालूय सगळं
हा घर घर कुठे तुमचं मग
कायद
घर कुठ आहे म्हटलं तुमचं
गावातच आहे की
हा हा म्हणजे कुठल्या गल्लीला असेल सर
इकडं सुतार गेलेलं आहे
हा हा तिकडं ह्यांच्या सलोणी ते आहेत तिथ काय त्यांचं अ यादव यादव त्यांचं घर आहेत ते
हा हा त्यांच्या घरापशीच
हा हा हा हेच सारखं तिकडं परवा म्हणजे मध्ये येतो की गारमेंटला ते अस म्हणजे बंद झाल्या बस ना बंदच गेल
हो काय
हम्म हम्
चाल ते आणि या मग आला तर भेटूया
हा हा
हा ठीक आहे ठेव काय
हा हा